हॅलो हा ताई आवाज येतोय का.
हो हो येतोय. येतोय.
हा बोला ताई. हा हो हो येतोय येतोय.
झालं का जेवण वगैरे.
हो हो झालं ना तुमचं.
हा आमचं पण झालेलं आहे.
हो का हा हा ह लवकर जेवता का तुम्ही पण.
हो लवकरच जेवण करतो आम्ही सात
हा ना हा ना हा हा आमचं तस
पचतं ते. आणि बरं राहंतत शरीरासाठी पण.
चांगलं राहत. बरोबर आहे ना. तेच हा काय केलं मग आज स्वयंपाक.
आज काय एकादशी होती ना आज. उपवास होता आज.
अच्छा. ह ह ह हो का एकादशी करता का तुम्ही. हा हा हम्म हा हा आमच्याकडे पण उपवास होता गुरुवार. हो. हम्म गुरुवार. वरण भात कोबीची भाजी. ती खीर हा हो हा मग आता गोड काय तरी म
हा मग प्रस् याच्यासाठी उपवास गुरुवार कशाचे आहे.
अ गुरुवार कायमचेच आहे अहो. म्हणजे नेहमीचेच धरलेले आहे. हा दत्ताचे. हो हो. कायमचेच केलेलं आहें. हम्म त्याज त्यामुळे तर, हो म चांगल असत उपवास धरला पाहिजे. आठवड्यातून एकदा तरी.
आरोग्य चांगलं राहतं त्याच्यामुळे.
तेच ना तुम्ही करतात का? व्यायाम, प्राणायाम काही.
ह करतो ना आम्ही पण.
करता का.
मग मग कर योगाचा का. हो क्लास वगैरे लावलेला आहे.
हो का अच्छा. हो का हा हा हा मग घरी तरी पण चालू असेल ना तुमचं.
घरी तर चालूच आहे. ते सोडं ते कसं ते सवय कोणत्याही गोष्टीच म्हणतो ना आपण.
हो बरोर आहे. चैन पडत नाही. नाही आणि चांगलं उलट. आपलं पण शरीर हलकं वगैरे नाही का असं व्यवस्थित राहत
आणि बरं राहत ना ते आजार... हम्म.. कुठलेच आजार म्हणजे... अ... हे... वाय.. वाय होत नाही, खरंच ए
हम्म मग सकाळी फिरायला पण जातात का तुम्ही, वॉकिंगला?
मुलं पण करतात योगा वगैरे
तेच ना... आणि आता ते गरजेचं पण ए आता आधी सारखं राहिलेलं नाही एक तर खाणंपिणं काही नाई व्यवस्थित नाहीये, त्याच्यामुळे लवकर पटलं... ह... आजार होतात पटकन
आजार होतात खरंय
हा तेच ना आणि योग आणि प्राणायाम ते केला का जरा म्हणजे नाई का मन पण जरा शांत राहत.
प्रसन्न म्हण ते आपल्या हे ना काय मधल्या जे हे केलं ना पिढी, तर बिचाऱ्यांना फक्त हे शेतातले कामं होते ना त्यांचा तेव्हाच होऊन जायचा योगा वगैरे... होता व आपल्या ऋषी नी दिलेला... पहिले, पण मग बिचाऱ्यांना कामातूनच वेळ भेटायचा नाई योगा करायला, त्यांचा त्याच्यातच योगा होऊन जायचा पण आपलं कसं, आता जीवनशैली शैली बदललेली ए
बदलली ए... तेच ना, पहिल्या सारखं राहिलेलं नाई त्यामुळे मग ते, बसून हाये आता कामं
हा बसून खाणं, सगळं बसून करायचं
हो. तेच ना, त्याच्यामुळे आता किती हे प्रॉब्लेम पण झालेले आता हे डिलेव्हरी वगैरे हो तेव्हा पण बघा ना आता सीझरचं प्रमाण वाढलंय खूप, नॉर्मल डिलिव्हरी पण नाही होत
आणि आपण म्हणतो तेवढं
पण खूप ए म्हणजे खूप असं प्रॉब्लेम पण वाढलेले ए म्ह जेवढं आपण पहिल्या तर सोनोग्राफी आपण करत नव्हतो काही नाही काही नाही तरी पण म्हणजे, असं नाही का व्यवस्थित राहायचे एखादीच राहाची सोनोग्राफी आणि आता कंटिन्यू म्हणजे करून पण असं नाही एक एक दोन दोन महिन्याला सारखं करून पण शेवटी त्या बाळाला प्रॉब्लेमच राहतो हम्म... कळून नाही येत, हो ना खाणं पिणं... हो... तेच ना, हलकं हम्म हो ना.
आणि आपलं जीवनशैली बदलली आपण सगळ्या घरात
हो हो.. ते एक, मेन ए खरं... आता... क... वॉशिंग मशीन ए हम्म... पहिल्या फरशा पण खाली बसून
मग म पोट दाबलं जायचं मस्त
हो व्यायाम व्हायचा त्याने... हम्म
आता कंटिन्यू किचन मध्ये उभं राहतो त्याच्यामुळे ते पाय दुखायला लागलेले हेत सगळ्यांच्याच
हो.
आरोग्य पाहिजे हो खरं आपलं... आरोग्य म्हणजे धनसंपदा आपली
हो. हे पैसा सुद्धा इम्पॉर्टंट नाही पैसा महत्त्वाचाच नाही त्याच्यापेक्षा- आरोग्य महत्त्वाचं आहे.
खूप म्हणजे ते समजायला आपल्याला किती उशीर लागून गेला आणि आता समजतय.
हो.
समाजात सगळं बघतोतं ते सगळंच निकृष्ट येत.
हो तेच ना हम्म. आणि हो. आणि आता. आता कस आधी लोक लवकर झोपायचे, लवकर उठायचे. सकाळीच्या म्हणजे नाही का त्या. मोकळ्या हवेत फिरलं वगैरे तर ऑक्सिजन हा ऑक्सिजन भेटायच शरीरात चांगलं असं. शुद्ध हवा गेली का, ऑक्सीजन. ऑक्सिजन भेटायचं, त्याच्यामुळे आजार पण नव्हत काही नाही् लवकर उठून कामाला जाय शेतातले लोक पण, त्याच्यामुळे आजार पण नव्हता आणि आ तस नाहीे आता मोबाईल बघता लोक, रात्री अकरा-अकरा-बारा बारा वाजता. मग त्याच्यामुळे ती झोप लागत नाही, मग झोप लागत नाही, मग एक दोन वाजता झोपायला, मग उठायला उशीर परत. मग व्यायाम नाही, मा आळस राहतो शरीरात, असं सगळंच
हार्मोन्स बदलून गेलेले आहेत आता. सगळे हार्मोन्स
सगळं हार्मोन्स वगैरे बदलणे बरर हम्म. त्याच्यामुळेच म हे शुगर, डायबिटीस. ते सगळंच नाही का बी. पी, थायरॉइड.
मग तेच म ह्. मग त्यांचं पण ते पण तसे. झालेलं आहे ना, बघतात मुलं मोबाईल बघत बसता. नाही ना. पहिले किती म्हणजे खेळणं वगैरे किती खेळ रायचे. आणि आता तर म्हणजे असं वाटतच नाही कि खेळन हे.
वा नाही. तो एकच खेळ खेळतात. ते क्रिकेटच बाकी दुसरे खेळच नाही.
आणि शाळे शाळांमध्ये पण पहिलं कस. खेळाचा एक तास राहायचा, तर त्याच्यात पण खूप म्हणजे नाही काही सगळे खेळ. खेळले जायचे, हम्. कपल्सरी राहायच हो, आणि आता तस नाही. हो.
आणि आता मुलांच्या ढेऱ्या सुटून चालल्या.
हो एवढे छोटे-छोटे मुलं, पण मग तरी पण हो वजन वाढत लवकर. वाटत पण नाही. ते ओळखू येत नाही.
मग तेच बाबा कस, हा आपण मोठंच म्हणतो.
हो आणि वय कमी असतं त्यांच.
तेच ना मग, घरूनच मुलं आई-वडिलांना थोडस हे पाहिजे. की मुलांना बाहेर काढायला पाहिजे, खेळात जात बाबा, आता कसं ते फ्लॅट सिस्टम.
अस नाही का. सगळ्यांनीच घरातल्या नाही का आपण, आपण व्यायाम करतो तर मुलांना पण आतापासून सवय लावली.
हा हे महत्वाचं आहे. आपण करतो ना.
हो मग आपलं बघून-बघून त्यांना पण मग ह शिकवाय लायला पाहिजे.
आणि ते करतात ओ मुलं, सांगितलं का बरोबर हा.
हम्म आणि शाळांमध्ये पण म्हणजे हे नाही का योगा प्राणायाम याच्यासाठी पण नाही का. पाहिजे खरं.
हा पेशल हे असतो त्यांच्यात. तास असतो ना, पण ते कधी-कधी नाही होत ते.
नाही ना, शाळेत हो हो. ते घेतलं ना तर मग चांगलं होईल हम्म. तेच ना मग तुम्ही जेवण केल्यावर पण जात का? हो करते ना मी पण करते.
हो का? योगा, प्राणायाम.
हो योगा प्राणायाम हो- हो. त्याच्यामुळे थोडस. हो मुलांना सांगतो पण मुला आता लहान आहेत माझे ना.? त्याच्यामुळे ते एवढं काही ऐकत नाही हा तरी पण मग सोडत नाही. सांगतो तर मग थोडंफार बसतात कंटाळा करतात त्या अजून एवढी समज नाही ना त्यांना.? हा मोठे नाही तर त्यामुळे मग.
नाही मण मुलांच्या अगो आरोग्यासाठी पाहिजे हे खरच खाण पिणं पण.
खेळण्यासाठी हा खेळण्यासाठी आम्ही अस खाली हे अस घेऊन जातो. म्हणजे कस घरात घरात राहिल ना तर मग मोबा. ईल बघणं टी व्ही बघणं. ते राहतो त्याच्यामुळे ह त्याला पण बाहेरच्या गोष्टी कळायला पाहिजे? अस हम्म.
खेळन न पण खूप महत्त्वाचं आहे बर का मुलांना. जे आपण देतो ना आई म्हणून. प्रेमाणे देतो पण ते काय खातोय ते.
नाही ना तेच ना हम्म
काय हे पिझ्झा बर्गर काय या गोष्टी मैद्याच्या.
ठेवलेली नाही आहे मॅगी नाही काहीच नाही देत. कारण ते काही पौष्टिक नाहीच येत ते काय दिलं पाहिजे ना? ती सवयच नाही लावलेली आणि ते आता सवय नाही ते पण कोणाकडे नाही का अस- गेले मागे म्हणजे देत असले तरी खात नाहीत.
हम
हम्म त्यामुळे ते आवडतच नाही त्यांना पन
करायला पाहिजे ते बाबा खूप गरजेच काळाची गरज आहे आता
हो रज खरंच
हम्म
आणि हे कॅन्सरच वगैरे प्रमाण पण किती वाढलं त्याच्यामुळे पहिल असं होत होत का काहीच नव्हतं एखादं राईज
आणि आपणच काळजी केली तर मग पुढची- पिढी चांगली रे.
आत्ताच चांगले राहील.
थोडीशी काळजी करूनच आपण करायचं.
हो खरं हे झाड ते पण तोडले नाही पाहिजे. काही नाही आता मध्ये मध्ये तर खूप झाडांचे वृक्षतोड झाले.
हा.
ह्म्म ऑक्सिजन कमी होतो हो सगळंच. आणि याच पण म्हणजे? अ समतोल पण राखला जात नाही ना निसर्गाचा सगळं बिघडून जातं मग?
पाऊस येत- तो येत नाही सगळंच येऊन जातय ह्म्म
चालेल मग तही करू मग नंतर कॉल गोष्टी
हो हो चालेल ना ताई चालेल चालेल हो हो चालेल ठीक आहे हो हो चा
शुभरात्री
हम्म